हॅलो
हॅलो
हा येतोय आवाज.
हॅलो हां येतो आहे का मॅडम आवाज. येतोय का आवाज हा. हा मॅडम म्हटलं आपण काय नाही.
झालं नाश्ता पाणी काय बनवलं होत?
आज पोहे केले ते.
अच्छा आणि काहीतरी नूडल्स पण बनवले येत वाटता ना?
हो नूडल्स पण बनवले होते.
कसे बनवले मग मुलांना नूडल्स आवडतात वाटतं खूप.
हो तर आशीे बनवले ते मॅडम. कि आता हल्ली आपल्या मुलांना नाही का नूडल्स आवडतात. तर मग जे नूडल्स होते ना तर ते मैद्याचे असतात. तर म मी काय केलं जे गहू अस. जतना त्याच्याने एकका जाड शेवाया करून घेतल्या? मग मुलांना पण त्रास होणार नाही बा. खायला वगैरे याच्यातून आणि मग भाज्यांचं प्रमाण पण जास्त ठेवलं कांदा सिमला मिरची... पर त कोबी.... जेणेकरून प मुलांच्या पण आरोग्याला प्रोटीन देणं खूप जरुरीच आहे ना? याच्यात होत तर मग भाज्यांचं पण हे आणि.. टोमॅटो सॉस पण घरीच केला मी मॅडम तर टोमॅटो सॉस परत तो टॉमॅटो सॉस परत वेगवेगळी सॉस वापरली नूडल्स करताना ह मग, पहिले तेल टाक टाकलं नंतरून मग कांदा टाकला शिमला मिरची टाकली फ्राय केलं हॅलो
हा आवाज जातोय मध्ये च
हो हो पहिले तेल टाकलं म्हटलं मग लसूण लसूण परत आलं, चिरून टाकलं ते पण शरीरासाठी हेल्दी आपल्याला लहान मुलांना दिलेलं परत त्याच्यामध्ये नाही का कांदा, शिमला मिरची
हा
असं फ्राय करून घेतलं मग लाल तिखट टाकलं नंतर नूडल्स टाकले सॉस टाक. मग मी नूडल्स टाकले आणि मग छान पैकी मुलांना बनवून दिल म्हणजे त्यांच्या आरोग्याला पण छान झालं ते आणि त्यांच्या पोटाला पण, वगैरे त्रास नाही होत असं म्हणजे मी गव्हाचे पदार्थ आतापासून नूडल्स बनवले आणि मग व्यवस्थित
ते येतात ना
हो ज्वारीचं पण ज्वारीचं पण येतात करतात ज्वारीच्या पिठाची आणि पण मग मुलांना मुलं आवडीने खातात आणि मुलांना कायम करून दिलं तरी पण मुलं मुलांना त्रास नाही होणार कुठल्या पण सीझन मध्ये आपण केलं तर तसं मैद्यापासून त्रास होतो मॅडम मला माहिती आहे असं आणि अ उन्हाळ्यामध्येच ते नूडल्स बनवून घेतलेत ते मी गव्हाचे जाडमधले जेणेकरून अ आपल्याला बाराही महिने युज करता येतात असं, ह, ह
मग त्याच्यात अजून काही घालतात का की फक्त गव्हाचेच असतात
नाही गव्हाचेच असतात मॅडम हं शिजायला पण ते लवकर शिजून जातात हो याच्यामध्ये पाण्यामध्ये
हां हां हां
हं
म्हणजे अ थोडक्यात शेवया करतो तसं तुम्ही ते नूडल्स बनव वर्षभरात
हो हो पण मग ते शेवायांमध्ये कस आपण कांदा वगैरे अ मिरची वगैरे असं घालत तो पण मग याच्यामध्ये हे असतं काय सॉसेस घातले जातात ना नूडल्समध्ये हा फरक असतो अस.
हा हा
हम्म. म्हणजे हां म्हणजे मुलं आहे आता कसं नूडल्स माग तात मग आपण पण मुलांची केअर केली पाहिजे ना.
हो- हो.
हा काही जणेकरून लहान मुलांना पण यायचा त्रास नको बा म्हणून मी गव्हाच्या शेवाया.
हा. अच्छा चांगली आयडिया आहे म्हण मुलांना पाहिजे तसं चटपटीत पण आणि
हो- हो असं.
अजून काय बनवता येईल आपल्याला मुलांसाठी असं पौष्टिक?
मुलांनसाठी तरी अजून घरी टमॅटो सॉस पण मी करते ना ते तुम्हाला सांगते.
हां.
म्हणजे फ्रेशमध्येच राहतो आणि अ जास्त आंबट पण नाही राहतो.
अच्छा हा.
तर टमाटे घेतले का पाणी बॉईल कराय पाणी नाही का गरम करायला ठेवायचं उकळायला
त्याच्यामध्ये टमाटे धुऊून टाकायचे मती सिजले का म नंतर अ गार शिजले का म नंतर त्याची साल काढायचे टमाट्याचे आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करायचं ते मग त्याच्यामध्ये ना बिया नाही घ्यायच्या आपल्या.
हा- हा.
आणि मग ते ग्राईंड म्हणजे बारीक करून घेत घेतलं का एक पाटील्यांत टाकायचं ते किंवा कडई टाक टाकायचं म नंतर त्याच्यामध्ये काळं मीठ, साधं मीठ, थोडं लाल तिखट परत साखर टाकून चांगलं घट घाट होई पर्यंत ते मिश्रण करायचं म्हणजे गरम करत राहायचं असं.
हा - हा -हा.
हम्म अस.
म्हणजे लागेल तसं ताजं बनवून घ्यायचा सॉस.
हो.
अच्छा तो पण छान लागत असेल?
म्हणजे आपण पोळी बरोबर पण असं खायला दिला ना. तरी पण मुलं एकदम आवडीने खातात आणि किंवा आपण वेगवेगळे आयटम बनवतो त्याला पण सॉस लागत असतो आपला.
हम्म - हम्म- हम्म.
असं.
अच्छा. हो. चांगले आयडिया मग आता आजकाल लोकांना पोरांना पिझ्झा पण खूप आवडतो. मग तोही असा बनवता येईल का? पौष्टिक म्हणजे तुम्ही कस बनवता?
अ पिझ्झाच कसं गव्हाच पण बेस भेटतो. त्यामुळं जेने करून आपण, जो टोमॅटो सॉस वगैरे घरी घेतलेला आहे ना तर तोच जर आपण वापरला तिथे, तर त्याची पण टेस्ट छान येते.
हा.
असं.
अच्छा!.
आणि वेगवेगळ्या असं भाज्या वगैरे मुलांना खाल्ल्या गेल्या पाहिजे ना, त्या पण भाज्या वापरल्या ना, तर मग मुलं आवडीने खातात कारण की अ पिझ्झा म्हटलं, नूडल्स म्हटलं मुलांना आवडतच राहत. त्या आवडीने तरी ते नवीन भाज्या म्हणा, आपण जे टाकू ते खा खातील असं.
बरोबर. नाहीतर काय मुलांना आजकाल, पोळी भाजी नकोच असते.
हो. ते तर आहेच. नवीन आयटम केला की, म्हणजे अ मुलांना पण हेल्दी पाहिजे. आणि त्रास पण नको व्हायला पाहिजे. आणि जे त्यांना आवश्यक ते त्यांच्या पोटात
हा हा.
पाहिजे असं.
हो ना आजकाल आपे वगैरे पण बनवावे लागतात की, जेणे करून त्यात सगळ्या डाळी असतात ना, मग पोटात तरी जातात.
हो अस.
बरोबर आहे.
अजून तुम्ही. तुम्ही काय बनवता मॅडम?
हा मी पिझ्झा म्हणजे, अ कधी, कधी तर भाकरीवर पण बनवते म्हणजे तो पण चांगला लागतो. आवडतो आणि माझ्या मुलांना ते बनवते. नंतर आपे वगैरे मग कधी, त्याच्यात भाज्या घालून करते.
हा हा.
तर एक नवीन प्रकार करायचं, की जेणेकरून भाज्या डाळी सगळं गेलं पाहिजे पोटात.
हो.
कसं हल्ली आपण, म्हणजे मैद्याचे प्रकार दिले. तर मुलांना पण त्रास होतो पोटाचा. किंवा ते जं- फूड खाणं पण चांगलं नाही. आज होय भेटतील असं हो सांगते. तुम्ही काय केलं होतं नाश्ता वगैरे?
आम्ही आज पोहेच केले होते.
हा हा हा.
आणि मग आता दुपारच्या जेवणाला कंटाळा आलाय. पावसामुळे सुट्टी आहे, शाळेला वगैरे. हाय अलर्ट मुळे हा त्याच्यामुळे मग. काहीतरी आता वेगळं बनवायचं तर बघू. दालबाटी वगैरे बनवू काहीतरी पोळी भाजीचा काय. ताला आता हा,
पैस. आणि पाऊस पण चाललाय तर त्याच्यामुळे. गरम गरम भजी पण खाऊशी वाटते. कांदा भजी पालक पा पालक. भजी.
हा,
ह अस वेगवेगळे्या गिलक्याची भजी.
गिलक्याचे भजी कोबीची पण छान लागते बरं का,
हो ना,
हो,
ह अच्छा,
म्हणजे कसं आहे कोबीची भजी केली म्हणजे आपले ते मंचुरियन करतात ना तशीच मैदा थोडासा. आणि थोडीशी कणिक घालून ते करते मी. मुलांना तेच टोमॅटो सॉस बरोबर चायनीज खाल्ल्याचा आनंद.
हो हो हो, बरोबर आहे असं.
तुमच्याकडे काय भजीचं भेट आहे का आज.
नाही मी गरम गरम भजी खाऊशी वाट ''--'' ते कारण की पाऊस चालू असतो ना मग त्याच्यामध्ये आम्ही बटाटा भजी. अ पालक भजी गिलके भजी. असं काढत असतो अस हम,
हा हा हा,
असं,
बर
त्याच्यामुळे. अ मुलं पण खातात आवडीने आणि पावसात. त्याच्यानी पण चांगलं वाटतं.
हो छान वाटत.
असं म्हणजे. अजून मुलांना आपण काय काय देऊ शकतो ना नवीन.
हा,
ते ते प्रयत्न करते मी. की जेणेकरून अ आपलं आरोग्य पण चांगलं रायला पाहिजे.
हो हो,
असं,
बरोबर हा हा,
हा अजून तुम्ही काय काय बनव बनवतात नवीन.
नवीन असं काही नाही असं दिसलं की एकदा करून बघायचं आवडीने खाल्लं त म परत बनवायचं नाय. त मग त्याच्यात काहीतरी फेरफार करायची.
आच्छा आच्छा,